हव
हॅलो,
नाही वेळ बोलायला
हाय ते चालणार यांच्या ताईचा फोन आला होता त्यां डबल कॉल करत होते. पहिलं झाला दहा मिनिटाचा आता डबल करत होतते.
हो का,
हा
तसं नाही तिचा येऊन गेला का,
हां
तिचा बंद होऊ दे मग तू कर तो बंद होऊ दे परत तिचा घे एक मी तीचे कॉल पूर्ण करून घ्या वेळ असेल तुम्हाला तर,
हसं करून घ्यायच असं,
हां,
हं हं आता जसं एवढं दहा दहा मिनटं काय? काय बोलणारं बुवा?
काय पाच पाच सहा सहा मिनटं जरी बोलल्याना फडफड बोलायचं.
हा हा,
काॅल पुर्ण करून जात्यात असं.
हां का हं तुम्ही काय करू राहीले. काय नाही बस पाऊसचं चालू सकाळचं आज.
हा मीबी लागलो स्वयंपाकाला.
हां का लै लवकर.
पावणे येऊ रायले विंचूरचे मग,
हा हा,
मी लागले स्वयंपाकाला.
निहाराल का? हा हा. आज कोनाचा फोन हे?
आज काही कामं नसल बुवा.
हं हा सक्काळचं काय? थेंबभर सुटला नाही सकाळचा, सारखा चालूय पाऊस.
आम्ही लग्न लावून आलो.
हा तुम्हाला लग्न होत न? आतु हे की काय हां आतू हे वरून पाणी पडलयं. काव काव. घर घर टिपकु राहयलं आंमचं वालं.
अरे देवा आता काय करावं बुवा.
हां आम्हाला घर बांधव लागल दुसरं.
हां ना घर बांधवं लागल.
काकाला अनं मालाच बांधावं लागल.
हा का?
हा मग. आमचंच घर जास्त टिपकू राहिल, आमचंच रूम.
म शेड मध्ये रहा ना तुम्ही.
आम्ही शेड मध्ये राहू का?
हा कॉट नेऊन द्याय लाव त्याला. कॉट नेऊन दे म्हणा आम्हाला शेड मध्ये हा.
त्या भैया भैयाला काय हसू येऊ राहिलं शेड मध्ये राहा म्हटल्यावर.
तेच सांगू राहिले ना मग. बर मग नेऊन घाल पाठमोर आम्हाला तिकडे हम्.
हा ना.
हम्म.
चालंल मग काय, शेडमध्यी. बाकी काय नाही. आज काय तर वावरात काय काम नाही. मकायला औषध- मारून दिले.
टमाटे झाले का बांधायचे?
हा टमाटे बांधायचे झाले.
हा का?
हा़
बरं का
हम बाकी मग.
बाकी- हा ते पावसाचच लग्न आवरून. लग्ना आवरून. मग स्वयंपाकाला.
हा ना.
हम्म हम्.
काय भाजी करायची?
डाळ, भात, भजी, कुरडई.
हा का? सोपा आयटम आहे मग.
हा मग आता काय करती भाज्यालाच काही नाही ग.
आणी सकाळी मुगाची डाळ केली तुमच्या लहान बाळाला. वरण चकुल्या खायचेय त्याच्यामुळे आता वरण चकुल्या करायचंय. थोड हम्म ऑर्डरला जायल ना ते?
हा तो येईल ना तिकडून खाऊन मग.
ऑर्डरला मेय आता ऑर्डरला कधी सकाळची टाळी लावायला जाईल. नल काढून देइल निघून येतील.
हम्.
मेहंदी होती काल. परवा दिवशी मेहंदी काल हळद आज लग्न.
बरं आहे ना मग? पावसात
तुमच काय काम चालू? हा पाऊस काय लग्न थांबलीच नाही आखाड काय आणि श्रावण काय.
हां
सगळंच चालू आहे लग्न. पाऊसही थांबत नाही. मग लग्नही थांबतेली.
हा
बर आहे मग आता काय?
हम्म
लग्न हे झालेच पाहिजे.
हा मग लग्न झालेच पाहिजे तर.
काहीना उन्हाळ्यात जमायला नव्हतीच चान्स. आता पावसाळ्यात जमुन राहीली.
त्यांना जमलं तर दम मरतील ती नाही. करू दिवाळी नंतर हा विषय नाही.
विषयच नाही राहिला काही.
हम्म
कोणी म्हणतस नाही थांबायचं.
आ हा एक वेळेस मुलीकडचे थांबतील. पण, मुला कडचे थांबतील
हा मुलीकडचे थांबतील पण मुलाकडचे तर आजिबात थांबत नाहीत.
हा
कोणाचा काय भरोसा?
मुला कडच्याला भरोसाच राहत नाही. आज जमलं म्हणजे उद्या तेच राहील चालू राहील काय असं भरोसाच नाही.
हा मग.
आला म्हणजे करून घेई.
हाअ आलं म्हणजे करून घेणे.
ते पैसे- पैसे स्वतः देऊनं करून घ्यावय नां पणं करून लागल.
हा मगं. बरं आतां पैसे देऊन कां? होईना पणं मगं होऊन जाणं महत्त्वाचं आहे मगं कायं? आता.
हा.
जसं- जसं जमेलं. तसं- तसं.
हंम्म.
ज्याचं जमतं ते घेत करून, नाही जमत ते राहातं थोडं पाहू.
हा.
असे जमणार तर लई आहेत. पण, आपले हे काही जमानां गं.
हां नां.
सपा - सपा जमायचं तरं हें नाही. -
तेेतं हायचं.
हंम्म
तुम्हीं पणं पुरी बाती नेन काही नाहीं. -
अगं लय पुरी पाहे मी काय सांगाव मा इतकं कोणी पुरी पाहत नसन मी जेड जातं डोकं- खोलावी तिथे त्या नानी वाय.
हां का
हांआ
हा ते
मगच्या एवढी दोनं हे दोनं लय महत्वांचेती दोन म्हुण महत्वाचं आहे खरं आतां.
हां आ
त्याअ दोन्हींची मजा येत ते दोन्हीचंअ जमनां अशी गंमत होती.
हांअं सगळे स्व वाटपाहून राहील पणं आतां कोण कां कोणीचं म्हणत नाही पोरग्या आहे या बाघाया. तूलया द्या आमीष केस नाही. -
विषयचं नाही.
बाकी कायं म्हणतेअ मगं.
बाकी काही नाही आतां चहा करून राहिली स्वयंपाकं करायचां.
हम्म हंम्म मा आता हां पहिलाचं कॉल आहे तुम्हाला.
हां कां.
मीनं अजून कोणा करेलचं लक्ष देत नाही नां.
जेवढे होईलं तेवढं
हा तुम्हालाचं टाईमं आहे, तुम्हाला स्वयंपाकाच्या चारं-चखर पाचं-पाचं मिनिटं
हां नां मला पाहुणे आले ते गेले नीउदं ठेवाले नं तिकडं. -
हांय कां
ह्म्म्म.
निवद ठेवायला गेले होते कां.
हांअ ठेवायलाही. -
हांअ. -्
नैउद्या ठेऊून येतील त्यां.
नाई अशा संध्याकाळच्या टायमाहला.
मगं संधयाकाळच्या टायमला आज थोडं लवकर होईल मोकळ पणं मगं तू स्वयंपाकात. परत
तेंव्हां,
माझा आवरु स्तावर तुझा पण स्वंयपाकाचा टाइम होईलं.
माझं काही नाही मी स्वयपाकाच्या टायमाला करीत राहील म कानाला लावून घ्यायचं आणि काम चालू द्यायचं
बाकीचा ग आगट येतो ना ग तिथं पोरांचा हे आ
बाकीचं काय करनार आता कृष्णा झोपीले दोन दोन तास दोन तीन तास तर काय उठायचं नाही तो
हा का
आणि बाकीच्या आता बाया व आख्ख खण त्यांच्याकडे राहतील त्याच्यामुळे मंग
हा मग अगोदर सांगून द्यायचं अन् मग चालू द्यायचं दणका
हा पाच-पाच, सहा- सहा मिनटां आहे तर द्यावं करून मग काय.
हा मग जेवढं होईल तेवढेच. येतील का मग जेवढे आले तेवढे मग दुसरे टास्क आले का ते करू वाटलंस पूर्ण ते नंतर मला ही जमत त का नाही, काय माहिती टायपिंगच न याचं
हा- हा.
तुला जमलं तू करीत राहि पूर्ण.
हा,
जेवढे येतील तेवढे लाडक्या बहिणीचे गेले बंद होऊन, पण मग हे आलेत आले.
तुम्हांला आले क नाही काही?
एकशे त्रेसष्ट रूपये येलं होते.
हा हं,
मी लक्षच नाही दे
तुम्ही किती कॉल केले?
काय मी प सहा- सातच करेलं ये फक्त. तुझेच पूर्ण होयेलं ये माझे वाले मी दुसरी कोणालाच करेल नाही.
हा का?
हा,
अ ते तर तुम्हांला स्वतः हून केलं शं ये ते शंभर रुपये ये ना
हा स्वतः होऊन केले तर शंभर अन् ऐकणाऱ्याला ऐंशी. नाही ना.
म,
लाईट नही कसं काय, एवढे नई होइल. कोणाचे उचलेलं नही, जास्त करेलं नही ना मी.
अं, हु
करायचे ना तुमच्या घरातच दोन्ही, तिन्ही माणसं ती काम करते मग तिथचे तिथ चालु द्यायचे. तुमच्या घरातले सगळेच करत्या, मग काय घराच्या घरातच कॉल चालु द्यायचे. ते तुम्हीच तीघं- चौघे जण होत्या, वीस
घरातचे तर काय पण मग घरातले -घरातली फ्री नाही ना राहती, फ्री असली तर करता येत्या.
फ्री काय तर कानाला मोबाईल लावायचा आणि बोलत बसायचं काम चालू द्यायचं. नाही तर ब्लुटूथ घ्यायचे, नाही त
अं, हू, मलाच नाही जमतं बा असं कानाला मोबाईल लावून काम करणं.
मग ब्लूटूथ घ्या तुम्ही, हं थोड्या दिवस.
आ,
तेवढ्या वेळेत ब्लूटूथ वापरायचे.
काय म्हणती?
ब्लूटूथ वापरायचे तेवढ्या वेळ.
ब्लुटुथ ते घेवून यावं लागंल.
म्हणजे मग कसा फोन खिशात राहील, ब्लूटूथ कानाला राहील, हात मोकळे राहतील.
हा ते आहे, पण ब्लूटूथ घेऊन यावं लागल बा असं
हा ना तिला काय आता दादूच्या असतील, बबलूच्या असतील.
दादुचे अन् तिचे काय जमतेय हं ना त्यांच्याक पण नाही, ते नही कधी वापरती.
नाही का?
नाही बबलू नाही वापरत ते कान फुटायला लागलेत.
हां. ह बाकीचं बोलणं राहुदेत थोडं पुढच्या कॉलला आता झाली दहा मिनिट.
हां कर बरं मग तो तो कॉल घे आता.
आ